हॅलो
आता येतोय काआवाज
हा येऊन राहिला पहिले मला आंटीचा आलाच नाही
थोडा वेळ घेता अग ते पाच मिनिटं मग आणखीन डबल ते म्हणता
हाव का असं किती वेळ बोलायचं
दहा मिनिट
हाव का
ह
ते अ दहा मिनिट बी नव्हते झाले तेव्हा
रााहाते ना मग
बासष्ट सेकंद झालते व निसते
डबल करायचान मगआणखी
आवाजच येत नव्हता, मीच बोलत होते मा ते म्हणे मा त्यांचा आवाज येत नव्हता मला,
नाही का अ झालया का म महीला तुमच्यावालया,
झाल्या वाटतं ते येणारते अंटी मग काय माहिती,
आता फॉर्म हा सापडला नाही, मला पहिलाच सांगितलं माझ्याकडे फॉर्म होते दोन्ही बी,
हां.
पहा ते आता वरती जाऊन आहे, तिथे गोणी मजबूतात नाही.
झाली का के वाय सी?
चार विना आज दोनच गटात के वाय सी झाली फक्त त्याच्यामध्ये दोन मेंबर कमी.
हो का किती लागत आहे पण?
पूर्ण दहा हजार लागत्यात.
भैय्या का? झाला का
खिचडी केलती आणि मी के वाय सी च करत होती ते बाय एक दोन. हा झालं तरी ते पण मग ते झालंच नाही त्यांच्या मॅचच नाही झालं चेहरा.
हो का.
हा. तुझं झाला स्वयंपाक?
हा प्रॉपर झाल्या ती सातळकीनी.
होय का?
हम्म.
हो आत उद्या जरा. फॉर्म जरा आले नाही फॉर्म घेऊन तिकडं तिकडं घेऊन तुमच्या करून घेऊ,
अ ते लगे आंटी म्हणे मी लगे निघून आले, पण मग तसंच पाऊस चालू झाला ना. दिवसभर झडगं चालूच होतं.
हां हां चालूच ठेवीन.
पोरं कुठं गेली?
बाळ ट्युशनला दीदी आहे घरी
हो का जुलै
निधी सहावीला गेल्या का?
हां भैय्या छोटा आहे.
भैय्या मोठा आहे निधीपेक्षा भैय्या नववीत गेला आणि ती सहावीला.
हां बरंय.
ओ पिल्लू
मी झोपली होती पण ती मांजर व हरडी हे ना आजून उठली.
नाही ग
हा.
ये ये का
अम्म?
ये आता शिकते
माझे वीस मधून का पहिल्या टेक मधली
हां नाही ते हां पहिले होईने माझे
पहिले पूर्ण झालते का?
हां पहिले भेटले नानाला
माझे पहिले मध्येच राहिलेले ना पहिले म वीस मधले चार राहिलेल.
आणि मग ते किती भेटले होते पेमेंट?
पेमेंटच नाही आला हो नाही तुम्हाला आले का?
हां दोन हजार एक रुपये.
मग आताचे कॉलचे
फॉर्मचे कोणत्या?
हे कॉल केलं त्याचे का.
नाही नाही याचे नाही पहिले प्रश्न आलते ना ना आम्हाला असं उतारावंत? मग त्याच्यावर प्रश्न सोडायचा
नाही ते ते भेटले मला नाही आता हे कॉलट म्हणते मी
नाही नाही याचे तर माझं पहिलंच हे आता.
नाही याच्या नंतर मी वीस कॉल झालेस नंतर मी दहा कॉल आले आणखीन दहा झाल्यास नंतर प्रश्न उत्तर आले मग.
हा. का. तुम्हाला का.
हा मला प्रश्न उत्तर आले. माझे चार चार कॉल बाकी दहामधले सहा झाले चार बाकी होते. वीस मधले सोळा झाले की चार बाकी होते.
आणि आंटी म्हणे पंधरा आहे.
मग ते एक वाढलं असेल आम्हाला दहा दहा होते हो पहिले वीस होते नंतर दहा होतें.
म्हणजे वेगळे वेगळे प्रश्न राहत्या का?
हो
सारखे के नाही राहता ह ना.
हो हो.
बरं आहे मग दिदी स्वयंपाक करत असाल तुमची
ह एवढं लवकर काय करती काय येत
हा त्या छोटी ना. खिचडी कोना केली? खिचडी कोणा केली.
अक्कालाच केली होती पोळ्या होत्या ना त्या नाही केली मी तिकडे झालले आजा गांधी मध्ये तिकुणआले मग घरी तिघीजणी आल्या होत्या. त्या कावरती परिश्रम होत तिे बणस नाही त्याच्यासाठी मॅचेस नव्हते होतं हा आदरवर
केवायसी अवघड दिले काम होतंच नव्हते काम केवायसी अवघड काम दिले त्यानी
होतचं नाही ते पौर्णिमा तर कधी बी फोन करीत होती रात्री तीन ला काय चार काय हाय
रात्री.
केवायसी मागे लाडक्या बहिणीच नव्हत्या का.
ते लाडके बहिणा मध्ये म्हणजे रात्रीत केल्या मग काही काही ना म्हणजे भरपूर जाण रात्री रात्री नाही कारण दिज दिवसभर ॲप चालत नव्हतं आमच्या तर रात्री कधी होईल बाई या. ते केॅप्चर केवायसी आमच्या चेहर च केवायसी नि या.
हा ते लगे आणि ते आता ले कधी रात्री तीन लाआन दोन ला फॉम भरीत होत्याना.
तेच.
हा काय गटातलं सगळ्या बायाचं करायचं?
पूर्ण गटाचे करायचे आम्हाला. तुमचं बी ऑनलाईन झालं. म्हणजे आता खात ओपन झालं का तुमचं? तुमचं ऑनलाईन करायच्या
हाऊ का? माझं नाही बघ.
नाही आता खातं ओपन पहिले फॉर्म भरून घेऊ. बँकेमध्ये जाऊ बँकेमध्ये खातंओपन होईन ना, मग खातं ओपन झालं का ते पासबुक अपलोड करावा लागेल. आणि मग ते के पूर्ण मेंबर गटाच नाव आलं, की ते मेबरच नाव पूर्ण ऍड कराव लागत.
झाले का ग आता आबा आहे आमचा
तुमच्या दहा झाल्या. आन गावामध्ये एक दहा. गावामध्ये एक केला ना.
हव का, कोण च्या गल्ली?
इड तिकडच्या बा बाया पहिले आता पहिल्या वेळेस ना नाही आता जवळ जवळच्या बाया गटामध्ये येऊन जायली. आता अ. या गल्लीतली एक, अ त्या गल्लीतली एक अशा बाया राहिलेल्या आहेत. सगट स सगळं बाहेर आईल नाही आता पूर्ण गल्लीमध्ये कोण, कोणत्या- कोणत्या गटामध्ये आहेल. तुमच उगं तुमचं गाव स्वतःमध्ये एक गट झाला म्हणून बाहेर राहील.
मा्या मज ना.
हा. त तिे एक गट होऊून गेला नाही, तर पुन्हा तुम्हाला इकडे तिकडेच जावं लागणार या गाटात काही त्या गाटात काही,
आम्ही दहा जण झालो झा लोक म्हळ्यात,
नाही त्याच्यामध्येध गावातल्या दोन घेतल्या ते नाही का हम काय ते नाव, बाजारात बसते पाहिजे त्यांच्या, दोघी म्हणजे सासूना घेतलं जसरापच्या,
हा ते रुतुडी त नका,
म रोकडेच राहते ते हा रोकडडे चालेच राहते तुमचे माहेरी, पुड नाही राहातते थोडेच, हा तिकडेच, राजेशन
ते दोघी का? आम्ही आठ झालो इकडे मा
माझ मते तुमच्या सह्या झाल्या ना,
हाव का
हम्म.
जेवण झाली?
नाही आलं, जेवण नाही झालंय जेवण करायचंय अजून. साबदाना करायचा म्हण लय बोर. झाले ग आज. दिवसभर ते. मोबाईल
हा, अनाज काय आहे? शनिवार,
शनिवार त्यायला राहतो, त्याने सोडलातोपारी शनिवार,
बऊला का?
हम,
तूपरी कोण सोडी तेे,
तु नाही म्हणजे कुठ कार्यक्रम होत कार्यक्रम, नाही तरण संध्याकाळी सोडतीत, पण मग कार्यक्रमन तेस,
हा ना, संध्याकाय सोडलं तर जेवतो माणूसवस्थित,
हम्म, शतातले काम आवरी का?
हा,
शेतात ली, काम आवरले
मला लागवडी झाल्या ना आता, तुमला आहे का शेती?
हा ना आम्हाला आहे, आम्ही मक्का लावले, काही कपस लावली काही,
हो का,
ह,
त्याच्यातलं आता काय पाऊसचा, आज दिवसभर चालूच होता.
हा पाउस झाला कि,
तुम्ही आताण्या हा इथं न् साड्या,
आणलं ते मध्ये पटण आरे, पटण आणलं त्यानंतर, मध्ये आणले धोड्याच्या टीमला, लाव हो बायला बोट्या भरावला,
हा आईची उटी,
उटी भरताना, आता मागच्या महिन्यात चा आणल्या, कोरायच तेन शाळेचं आणल, वय अरेस्टरलं ते आहे नव ते,
हम्म,
साडी्या आणल्या तर काही, पैठणी आणलं तर काही काही साधलेच आणलं,
तुम्ही तिकडेच राहता काय सारानगर मध
हा इकडेच राहते आ तिकडे कुमार गल्ली म गेले मग मग मार्गी तिकडे झाड्या जास्त गेण्या तिकडे साड्याच जास्त आहे तिकडं जस् होट जास्त
हा याला जे कार्या अँप मध्ये लागत आहे का बोलायला
काय
अजून फोन लावायला,
हा जे का ज्यांनी कार्या ॲप, घेतलेले आहे त्यांनी तेच लागते.
हा का आता मी बी करून पहिन, उद्या हिथे मग तुम्हाला कॉल,
हा हा,
ते म्हणे सोमवार पर्यंत कराच सर,
हा ते पूर्ण करायचे स,
हऊ का,
ह हे पूर्ण झाले संत प्रश्न उत्तराच येत ना,
होव का,
चाल मग कर तू उद्या संध्याकाळी निवंत,
हा तुम्ही तुम्हीच करा, मला निवांतच राहल, तुमच् आवरल की करा ध्यान देईन मी तुम्हाला
कॉल करी मला मग हा वाट हम
हम्म झाले दहा मिनिट कसे तरी